हॅलो
माहित आज.
हो हो आता हा पूर्ण करून टाकू आपण.
ओके चालेल चालेल काय प्रॉब्लेम हो हो चालेल.
बरं बरं. माजून किती दहा झाले का तुमचे.
हो दहा झाले बट काय म्हणतात झिरो सेकंड.
ओके झिरो सेकंद ऑफकोर्स माझे पण झिरो सेकंद आहे ह्.
ऐ थंक ना बीसे वरग.
हम हम् कारण त्यांनी एकशे ऐंशी सांगितलंय. आपण जास्त काय बोलू शकत नाही तर की नाही. हम्म मग आता. काय म्हणतात त्याला कुठला टॉपिक घ्यायचा बरं. ट्रॅव्हल. चाललं होतं ना आपलं आता किती बरं आधी काय जॉब करायचे का तुम्ही.
नाही नाही मी केलच नाही जॉबच नाही गेलं म
अ शिक्षण संपल्यानंतर.
म्हणजे आमचं असं होतं ना की. काय म्हणता अ असं लग्नाच्या पहिली ठरलेले होते की जॉब नाही कराय करू द्यायचं असं.
अच्छा घरगुती व्यवसाय वगैरे.
हम् व्यवसाय पण नाही बट गरज नाही तर मस्.
अच्छा म्हणजे फक्त त्यांना घर सांभाळणारी व्यवस्थित चांगली बायको हावी. हा हा आम कायेतर. नाही चांग चांगलं आहे ना हम्.
त्यांच्यासाठी ठीक आहे बट नंतर आपल्याला वाटत की नाहीी काहीतरी केलं पाहिजे असं.
हो त्याची जाणीव पाच वर्ष. ंतर होते. नाही सुरुवातीला कसं आहे ना. हम् हम् हम् हम् नाही पण माहिती होतं का आ ते तुम्हाला.
हो.
कि जॉब नाही करायचा वगैरे स्पष्ट बोलणं झालं असेल ना तुमचं.
हो हो स्पष्ट झाल होत.
ह नाही नाही चांगलंय ना उलट.
अच्छ आमच कस आहे ना हो आणि ते. हे रिलेटिव्हजच होते तर मग माहित होत सगळं म्हणून मग.
हो नाही ते पण आणि दुसरं कसं आहे ना आजकाल वेळेत लग्न झालेलं आहे. ीग नोकरी नंतर काय थोडी समजूत काढून त्यांना कन्व्हन्स करता येत.
ॅक्च्युली थोड नाही वेळेत म्हणण्यापेक्षा थोडं लवकरच जाले.
अरे बापरे. पण चांगलंय ना की नाही पण मग आता काय.
हां ठीक. ठी काय. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. आवाज नाही येत, हॅलो!